ह
एण
होगया क्या बोल ना.
अच्छा.
अच्छा आप क्या कर रहै.
मे कुछ नाही कर रहा हुं.
क्यु नाही कर रहा हुं.
वेसेच.
आपने क्या खाया फिर.
मैने कुछ
आपने होमवर्क किया क्या?
नो.
क्यू नाही किया?
वई साच
येरे वैसाच आण्णा किदर गये
अ
आण्णा किदर गये
ना
हा
घर अ बोल ना
तरी माझ हे तेरी
सोर जाय हे
क्यू सो रही हो
मालुम नाय आय बब्या
बब्या ला पण घयचय बाई
बाब्या कड द्या ना लगे फोन. बब्या. ए बाब्या. बब्या. ये ये मरा जण काय मरा पाणी. मी मला पूर उडून जाई.
अगं तेचे सप्लाय ना?
तचानक कां.
हां.
हम् हा. हम्म. आंकल कड दे न म. हॅलो.
बोल ना.
आंकल कड दे ना.
आंकल नाई घरी.
मग तू कस काय म्हणे सुट्टी म्हणे.
अगं सुट्टी हाय
बग फोन लावलं क कधी अंकल कुठंन कुठं जातच
काय करते बाई म.
हां. आता कधी अ.
आण्णा घरी हायत?
आण्णा का.
हां.
आ.
नाही ना.
आहे ना.
हम्.
झोपेले आक्का, आण्णा. पप्पा पाणी भरते मम्मी फोन पाहतीये दादु मिस्तरी झाला.
पप्पा पाणी भरते आहे. मम्मी फोन पाहते? मम्मी.
हां.
तू आत जा रे कर ना अभियास ते फोन वर काय बोल मला ना असं खूप भे. तर पडण्यात घे ना पुस्तक
काय झालं?
सकाळचं चालू. अगं मला ते का खवट त्याला लागून गेलं त्याच डोकं
मग काय केल त्यान
हातमावर उचलत बी नव्हता तर पागल बेटी ध्यानावर नाहीची कोणती गोष्ट
हम्म काय बोला आता
काही नको बोलू
काय बोलू
खाना खाया क्या
आं
क्यू खाया
भाकर खाऊ
खाना क्यू खाय तूने
हा
धर ग अय धर परी धर परी धर
परी ए परी आंबा
अरे काळ्या
ते
खाली वर काही मागं पुढं काहीच पाहत नाही
ते ते
दै नाही दिसा ना ग आज
नाही का
हम्म हम्
काऊन हमम काऊन दिसत नाही.
काय लावल रे तिला नाकाला? ये रे पागल.
माझ्यासंग बोलणार त्याच्यासंग बोलून घे
अगं तिला मग ते ब अ विचारू नको त्याला काय तिच्या
अम्म हां. साई लय मार खाते ब तू.
अरे आम्ही अनारसे केले गं. लय नरम झाले लगे. हे काय आता खातोय ना मी.
कधी केलं गं?
सकाळी.
हम्म. केळापासून बनते ना ते?
अ केळ्यापासून ते त्या दिवशी न केले का आपण देवाला?
मग केळ केळ टाकून करता ना?
केळी टाकलेच नाही मी आपाप पाणी सुटलं त्याला.
अ
किती मिनिटं झाले गं या फोनला? दहा मिनटं झाली फक्त.
दहा मिनटं झाले ग. सहा अजून सहा.
हम्म. ह.
तू नाई का थांब थोड. मी आता पुडा घेऊन येते मला खायलाां येई त्याचे घरात थांब.
हा फोन चालू राहू दे फक्त. कट नको करू. विधान तर. फक्त येड्या. दया-दया.
पप्पा मला परत लावून दिल.
काम करू देत नाहीत.
काय झालं.
आ.
काय ग.
काय झालं.
अगं उठल्यापासून म क तू अभ्यास केला का?
हां.
मग याला सांग उठल्यापासून ती गाडी
फोन.
आणि या यावडे का? एका ठिकाणी बसत नाहीये.
हं.
इकडून जाती तिकडे जाती त्या बाथरूममध्ये जाती घडी घडी.
पाण्याकडं
आवडीच्या उड झाली. का?
आवडीला अंघोळ नाई घातली. तोंड, हात, पाय धुतले फक्त. तिला काल डोस दिला होत ना मग अंघोळ नय घातली तिला.
आता माझ्या डोक्याचा ताण चालला गेला दोघेही झोपेले.
अगो बाया गय य भाई तू बी झोप.
मी मी झोपलं झोपलं बोलती त्यासंग म पाय थ्याशी दोन दोन दोन्ही मांजर झोपिले.
अगं मग त्या झोपेल तू बी झोपून राही ना.
तू बोल लवकर आ तू बोल लवकर आ
जाय तिकड- नळा ला पाणी यायलाय का ग
हा-
हाव का घ्या मग गोधड्या धून ऊन पडेल हाय त
आता नळा ले नही येल
अ
मोटर चालू केली,
आस का-
आता ते तळ साफ सुफ करणं चालू हाय-
हम
मग ते तर ते पाणी काढतेय पप्पा,
आ-
मग नंतर त्याच्यात चांगलं पाणी भरन मग ते घरात भरेल टाकी ते मग की तु
पाणी नही येते का,
काल काल संध्याकाळीच आल थ ना ग
अ हम-
त्या बामिला रोज सकाळ संध्याकाळ दुपारी पाणी चालू राहत.
कोनच्या बामनी ला
ते एक
तु कधी गेलती.
मी आईकडे नव्हती. का उन्हाळयांच्या सुट्ट्यात. पहिले, आता याच याच तीथ जागर नव्हतं का तिथे गेलत हो ना आम्ही, तेव्हा
दिवसभर चालतात
हा. रोज तेबी, रोज ह
हा. का.
आपल्याला आल पाहिजे होत तस
साई फोन उचल
आता कोणाचा फोन ये
माय फोन वाजतोय
हम्. हो कोणाच फोन हे
कोण हे
यो कोणाचा फोन हे
हां, अंकल चा हे ना हा
हा स्वभाभस्कर कोण नाव टाकेेले
आम ते तसच टाकेले हे
होऊंदे
ते कार्य आपचं करेले ना
अईन का
हम्म आईननी अंकलन
शोभा कोणी नाव टाकेल
बोल बाबा सोबत बाबा ब ह का पा का
कर्नलचा बाबाचा फोन य
का र बा. बा. बा. बा
पाप.
पाय कशी बोलती, पायआरु बा. बा. बा.
बई ग.
कनी. ई काय म्हणा काय, काय, काय जेवण केला का परी. परीलाच खिचडी टाकाचि हूती आता.
हम्म.
ह आवडीली टाइमपस करते ना.
कोण तऊडी.
ही मोठी आवडी
मी टाइम पास करू लागली.
हम्.
कार्य हून फोन लावेल.
ह नत काय पप्पने लावेेल ना.
माय नाव काऊन घेतलं.
ह कट कर अजून आता दुसऱ्यांदा लाव परत
बई ग.
कट कर ना दुसऱ्यांदा लाव ना.
आव ना मग करते ना. पहिले बी अकरा वेळेस चालत बरका
आता मी लाव. फोन लावून ठेवती. उचल त बाजूला ठेवून देते काही बोलू नको. बरं काय ग मी काम करते मंग.